ह
हा कुठे आहेस तू?
हा काय
हॅलो, अगं कुठे आहेत म्हंटलं? कुठे आहेस म्हंटले ग? अ मी पण घरीच आहे.
हम्म.
हा, हा. आता काय कॉलेज काय बर आता जेवण झालं, आता बसलेलो म्हंटलं जरा शेतामध्ये जरा झाडं लावायची होती ग, मग कु घेतली जरा बांधाला लावताना कुठ चांगलीच झाड आहेत. त्याविषयी जरा माहिती सांग.
हम्म आहेत की बांदाला निलगिरीची
ते खूप मोठे येतात ग, मधी छोटी छोटीवाली त्यातली. म्हणजे लई पण मोठी जातेल नाही आणि लई पण छोटी वाली नाही अशी मध्यम साईजची.
ते धावडा म्हणून असते बघ ती त्याज लाल डिंक येतोय ते परत पेरूची लावू शकतोय आपण हम्म.
हा आणि कोणती, कोणती लावू?
पेरूची लावू शकतोय अ आंब्याची
पेरू आणि आंबा हे तर दोन तीन आहेत. दुसरं नवीन कायतर तसं लावायचं म्हणतोय ग.
चिंचेच लाव.
चिंचेच लई खूप मोठं होतं ग ते आणि खूप घाण होते मग शेतामध्ये.
हम्म, हम्म.
च दोनदा त्यांना चांगलं असतं ना ते चिंचेच म्हणजे घाण पडली तरी काही वाटत नाही तिकडं. शेत तामध्ये कधी घाण काढायची ती.
हम्म, मग आणि कोणतं ते हेज ते अ फडा फड फड म्हणतात माहितीय आहे का ते? कोरफड सारखं असतंय ते.
हा हा खूप लांब असते ती लांबडीच्या लांबडी पानं असतात ती लाल? ते मोठी, मोठी का
हा ते हम्म ते पण चालते
हा हा
आणि ती अ फुलं लागतात ती घाणेरी म्हणतात ते पण लावायचं बाई एका कोपऱ्याल्या.
हा, हा.
कारण ते मग असं वा पसरते मोठ्या मोठ्या फांद्या त्यामुळं. मग ग काय काय लावलेस का दारात वगैरे झाडं?
अ मी काय लावलेलीच नाही तर मोगऱ्याच एक आहे. ते कटिंग करून एक पाच सहा ढापी लावल्यात मागं आणि भावाने इकडं लावल्यात गुलाबाची तेन, मम्मीन दोन आणली लेतत पाहणी नवीन मग ते कोरपड आणि ते श. त ते गुलाबी कलरच असते ना ते. मध्ये व्हाईट कलरचा आणि क
ह ह ते एक लावले आणि कोणते कोणते लावलेता आंब्याचे तू गौलय. मग तेच म्हंटलं आणि कुठले कुठले शोचे असतील तर.
आणि अ ते छोट छोट बट पण हम्म काय म्हणलीस? हा बटण गुलाब सारखी बारकी बारकी फुलं.
ते छोटी छोटी त्याला वाटीसारखे ते पानं असतात ती काय. गुलाबी कलरची ब दोन मिनट वाय तसलं एक आहे की मग आमच्यात
हम्म तेच ते दुसरीकदं पण तेज लावलीस क नाही फांदी लगेच जगते ती. त्यातर लगेच जगते म्हणजे अस.
हा हा आणि त्याला फुलं पण छान लागतात. फुलं पण त्याला छान लागतात ग.
होय मी पण लावलेत आता मी तीन चार जागी लावले ते आम्ही.
ह ह मी पण अजून ते लावलेलंच नाही ग कसं कुंडी आणायची म्हणलं दा गेलेलोच नाही त्यामुळे ते लावलेलच नाही अजून कटिंग करून.
हा हा. कुंडी मध्ये नसल तरी चालते बाहेर लावलं तरी पसरते असं दारातभर मस्त.
ते कस खेडेगावात. ते शेजारी कोंबडे ते नसतात ना मग ते सगळं ते खातात आणि. उ सग काढून. टाकतात ते उकडून त्या म गेट अस. असल्यावर चालतंय ग आतल्या आत ते कसं गेट नाही ना त्यामुळे ते कसं लावायचं मग?
हम्म हम्म जास्वंदीच लाव मग.
कुंडीत ती एक ढापी ते एक कलर मधे असते ते वाली लागते ग लाल कलरची चे पांढरा आणि गुलाबी एक आनायचेय. तू आता बघते की कुठे मिळतोय का.
बला.
अ ऑनलाईन मम्मी म्हणते काय खरेदी करत जाऊ नकोच चांगल्या नसते त्यापेक्षा जाऊनच. सांटलेलं बर.
नाही नाही चांगलं येतंय मम्म माझ्या भावान मागवलेलं अ परवा पण भागवलेली त्यान भरपूर आल्या मस्त आले त्यानी.
मी कधी मागवलेलीच नाही ग ते तिकडून म आम्ही आंबेवाडीवरती आहे तिथूनच घेतोय.
हा हा नाही चांगलंय आहे ते असं फुलाच वगैरे पाहिजे असेल ना जे आप आपल्याकडं मिळत नाही ते ऑनलाईन बघायचं भारी भेटतयं.
हा हा मग किती घेतल्यात मग?
काय झालं?
एक झाड एक झाड कितीपर्यंत घेतलं म्हंटलं.
कसलं त्यानं हम्म. हूम भरपूर मागवलेत परवा तू आपण रेन लिली म्हणून असते का नाही ते मागवलेल तीस रुपयला आलेलं. हॅलो.
हा हा.
ते रेनलेली असतयं बघ तेला अ गवतासार
काय?
काय असतयं आणि पाऊस पडल्या त्याला फुल लागत्यात. आवाज कट झाला.
अगं नाहीय ग रेंज नाही आहे.
हम्म जरा रेंज मध्ये जा.
अगं रेंजच नाही मी चालायलाचं ला
हं हं. ते रेनलेली म्हणून असतयं कनी ते पण लाव मस्त येतेय ते. फुलं मस्त लागत्यात त्याला पावसा पाऊस पडल्यावर भारी लागतयं.
हो ते एक लावायचयं आण ते व्हाईट कलरचा चाप आणि पिंक कलरचं एक चाप फ्याचं एक आणाय लागतयं रोप म आता ऑन लाईनचं बघतो मग एक मागवून पहिला बघते जर चांगलं आलं तर मग ऑनलाईनच मागवते मग.
हम्म चाल
ऑनलाईन कुठून मागवलेल मेशो वरून का कशावरून?
हा मिशोवरून रेट पण कमी असतोय मिशोवर.
होय मी पण परवा एक ड्रेस बगितलेला.
हम्म आणि त्यावरती त्या कुंड्या पण भारी भेटत्यात बघ.
हा मत म एक कुंडी आणि एक रोप मागवतो म दोन्ही पैकी अ न मग जर चांगले वाटलं त मग आणि दोन तीन मागवतो मग.
हम्म कुंडी नाही एक पार्ट रेग्युलर मागू नकोस अ अ म्हणजे एकदम पाच सहा अस कॉम्बो असतोय ना तो मागव म्हणजे स्वस्त पडतयं.
कुंडीचं.
हम बघतो कि म.
हम्म.
आणि मग बघ तो मम्मीला विचारतो आणि
हा हा ते लिलीचं आहे का नाई त्याजं असं आपलं कांद्यासारखं येतयं लिलीचं ते. आप कांद्यासारखं अस ते ग त्याच खाली मूळ हं मग ते तसच लावायचं असं मातीमध्ये.
अं अं बर बर बघतो की कु कुठली कुठली आणि नवीन नवीन मिता बघूया.
हा.
ते सगळं लागत्यात गय बाय वावरित असते ना.
काय म्हणलीस आवाज कट झाला.
ते वातावरण ते वेगवेगळ असतात ना ते भाईचे म्हटलं. आपल्याइकडचं वातावरण तिकडच वाताव हम्म हम्म. मग बघते मा
हम्म त्या ते अ हेज्या नाही येवड का असतयं गं बा हं.
हा बोल.
ते कसं पावसावर जगतय त्यामुळं काय एवढं हे नसतयं.
होय आताच मागवतो म्हणजे आणि जर पुन्हा पाऊस सुरू झाला अजून आहे हो अजून काय हाय दोन महिने. तिकड दोन महिने पाऊस तर मग जगल ना ते.
होय हम्म.
आतापासनचं हे केलं तर मग पुढे जरा चांगली ईल. कुठली कुठली लावल्यातस?
ते लिलीच लावलयं आणि बटन गुलाब लावल्यात. परत अ दुसर ओव्यासारखं असतय ते ओव्या सारखं वास येतोय ते एक झाड ला
हा ते पानं मोठी होतात ते ओव्याचं. ते कट केल्यानंतर लावल्यावर ते जगतयं काय ग? आमची हॅलो. हॅलो. हॅलो.
हा.
अग रेंज ती तुला नंतरला करते रेंज गेलीया.
आवाज येत नाही तुझा.
नंतरन करते रेंज नाहीय.
बर बर नंतर कर मग.
हा हा.
बरं बर चालतय हा.